हॅलो
हा बोला इतकां वेळ लागतो काय कॉल उसल्याला आ
आ
कॉल उचलला इतका वेळ लागतो का म्हटल
आगं उचलत नव्हता ते
हॅलो
हा उचल्या जात नव्हत त म्हणलं
हा हा हा
हॅलो उचलले का? नव्हता
चालू ठ्या म्हणलं फोन
हाव ना
हा आवाज नाही ब आला ना केव्हा? ब्रेक बंद झाला ना तरी पण दहा मिनटं कॉलिंग चालू ठेवाय
होव का
तुम्हाला न आलं का आता दुसरं
मॅस
तुम्हाला दुसरं नाही आला आता? आा
मैसेज आला काल
हा मला पण काल आला म्हण न आज कॉल करू राहिले.
हो का
अम् हम
पुण कॉलचं चाल काय
हा कॉल च चालू म तुम्ही पायल नाही का? आं हॅलो हॅलो हॅलो हॅलो हो हॅलो